हॅलो!
हा बोला.
हा काय चालय?
काय नाही बघा बसलोय. काय नाही ते तुमच्या रेसिपीच जरा माहिती सांगणार आहे तुम्ही जरा त्यासाठी म्हणलं ऐकायचं आज.
होय होय होय आज काय झालंय माहिते का आज रात्री खूप जेवण शिल्लक राहिल आमच. चपाती परत कोबीची भाजी केलेली होती.
बरं.
तशीच राहिले आता सकाळी वेगळं आणि काय करायचं ब रा त्रीच केलेलं ते काय टाकुन द्यायच ते मला तर काय बर वाटत नाही. कारण जेवण हे अन्न हे पूर्ण ब्रम्म.
आती ब
आणि ते आपण मात्र करणं म्हणजे ते आपल्याला पटत नाही म्हण म्हटलं आता काय करायचं मग म्हटलं चला आज मुलांसाठी वेगळं काहीतरी म्हणून
अ रेसिपी कुठली चपात्यांची की कोबूची सांगणार आहे काय?
हा नाही मी चपातीचीच मी एक रेसिपी म्हणजे कसं रोल करणार आहे आता मी. काय करणार हा चपाती रोल करणार आहे आता ऑलरेडी आपली चपाती तयार आहे फक्त त्या मी काय करणारे आता मी कोबीची भाजी आहे माझी.
बरं बरं आता ह्याला क सा हे ही जी जे रेसिपी आहे रेसिपीचं नाव काय?
रोल चपातीचा रोल.
चपातीचा रोल.
हा म्हणजे हे हा हे मी तयार केलेली रेसिपी ही माझी माझी रेसिपी. हा स्वतः हो हो ह हा कारण कस असं आहे ना, असं काही राहिल की मग त्याच काय करायचं?
मग त्या तुम्ही नाव काय ठेवलंय चपातचा चपातीचा रोल.
हा रोल-रोल मग मी आता माझी
का द रोलमध्ये काय असतं त्या?
आणि ते आता मी त्याच्यामध्ये माझी भाजी शिल्लक हाय ह्याची कोबीची. मग तर ती भाजी मी कशी केलेली होती कांदा भाजी, कोबी बारीक चिरलेल होता. त्याच्यात जिरे मोहरी टाकून कांदा घालून अ थोडेस हे आपली हिरवी मिरची घालून ती भाजी तयार केलेली होती.
हिर म्हणजे ते तुम्ही पहिली जी काय जे कोबूच्या भाजीला जे काय साहित्य लागतं ते सगळं घ्या म्हणजे ऑलरेडी असतेच ती भाजी. आणि रोल आता ते तुम्ही चपातीचा रोल तयार करणार आहे ते.
हा मग चपाती माझी चपाती पण ऑलरेडी तयार आहे माझी मग त्याचा फक्त तर ते मी रोल करणार मग ती रोल साठी मला काय करायला लागणार आहे चपाती पूर्ण असं पसरून घ्यायची ह्याच्यावर ताटावरती आणि भाजी आहे ती मी मन में त्या मग ठेवणार त्याच्या आणि हा भाजी ठेवाय आणि आपण त्याच्यावरती टॅमॅटो सॉस त्या भाजीवर
बर.
चिली सॉस
चिली सॉस?
हा हा आणि हे अ थोडस आपल्याला पनीर असं हे करायचं त्याच्यावरती जरासं खिसून टाकायचं पनीर.
पनीर, पनीर.
हा आणि थोडस बटर बटर पण हे करायचं त्याच्यावरती आणि हा तेच, हा तेच अस कोण तयार करायचा.
बरं बरं म्हणजे असं ते चारी बाजूनं मोडायचं ते थोडक्यात.
हा को कोण तयार करून वरती थोडस हेच कॉर्न फ्लॉवरचं पीठ लावायचं आणि ते पॅक करायचं. पॅक करून घ्यायच आणि हां. कॉर्नफ्लॉवरच पीठ लावायचं त्या वरती.
ते जरा घट्ट करावं लागेल ना काहीतर?
हा थोडस घट्ट करायचं वरती हे केलं की ते हे होतं आणि थोडस तेलामध्ये का नाही ती चपाती टाकायची आणि थोडीशी फ्राय करायची लगेच वरती काढायची.
म्हणजे थोडक्यात ते अ कि ती म्हणजे आता फ्राय करताना किती वेळ सोडायची एक दहा पाय एक
एक पाच मिनट, पाच मिनिटं जास्त वेळ पण नाही थोडंच आपल्याला वाटलं की नाही हा हां ऑलरेडी चपाती शिजलेलीच असते ना.
नाय नाय पण ति तळ
भाजी पण हा ते ते कसं क्रिस्पी होतं ना परत.
म्हजे कुरकुरीत लागत?
हा कुरकुरीत होतं, कुरकुरीत होतं मग ते वरती काढून घ्यायचे.
कॉर्नच लावलं लावल्यानंतर एक पाच मिनिटं तळल्यानंतर ते कसं ब ब पिंग य तुमचं लालसर होतं का ते काय?
हा लालसर होत आणि तसच रोल हे करून घ्यायचं खायला.
बरं.
नसेल आता मी कसं करते मग प्रत्येकाला वेगवेगळं मग माझ्या एका मुलाला अ हे लागत, मलिदा लागतो चपातीचा. मग माझ आता ती चपाती भरपूर शिल्लकय त्यामुळ मी ते चपातीचे बारीक बारीक तुकडे करणार त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची, तूप घालायचं.
आता ते मलिदा मल म मलिदा जे तुम्ही तयार करता त्याच्यात काय असतय? मलिदामध्ये?
मलिदामध्ये कसं ते साखर घालायची थोडीशी.
साखर हा.
हा आणि तूप घालायचं.
तूप.
वेलदोडे घालायचे.
वेलदोडे हा.
हा आणि हे मिक्सरला फिरवुन घ्यायच, एकदम बारीक फिरवून घ्यायच.
म्हणजे चपात्या सहित?
हा चपातीसहित ते मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे ते एकदम बारीक ते हे होतं मग ते लहान मुलांना खायला ते चमचानी खाऊ शकत पण हा गोड पण चांगले लागते मग हे हा एक प्रकार मी
म्हणजे आता ते मलिदा मलिदा एक करता येतोय त्याचा. परत तुमचं ते चपातीचा रोल करता येतोय तुम्हाला. म्हणजे स्क्रिप्सी म्हणजे तिखटमध्ये ते करता येते. गोडामध्ये
हो हो किंवा आपल्याला आता अंड असेल आपल्याकडे घरी तर अंड्या अंड्या हा अंडी मध्ये ह्याच्यात अ कांदा परत टॅमॅटो, तिखट, मीठ घालून अंड अस फेटून घ्यायचं.
बरं म्हण
आणि हा मिक्स करायच. हा आणि हा चालते की, चाल ते आणि ते तव्यावरती अस पूर्ण पसरून घ्यायचं. नाही नाही अंड पसरून घ्यायचं आणि वरून आपली चपाती असते ती तयार ऑलरेडी, ती च चपाती त्याच्यावरती पसरवायची.
बरं बरं.
आणि खालून अंड हा चिटकवायच. हा मग खालून अंड हे म्हणजे ते शि जतच पूर्ण तयार होत आणि मग परत पलटी करून ही साईडची विकडून ही चपाती राऊंड तयार करून मुलांना द्यायचं खायला.
म्हणजे ते थोडक्यात काय ते आता ते ज ते आपण अंड्या पोळी करतो त्या पद्धतीनं ते करायचं, फक्त त्याच्यावर चपाती टाकायची.
हा हा हा.
खाली ते शिजल्यानंतर परत चपाती परतून, परत उलटी चपाती टाकायची म्हणजे
उलटी टाकायची. हो हो तुम्हाला पाहिजे असेल, तर त्याच्यावरती श सॉस पण घालू शकता म्हणजे कसं असत मुलांना जेवढं तुम्ही चटपटीत खायला देईल, तेवढं मुलं पण असं आवडीनं खातात ते.
बरं बरं बर बर, चांगल्या प्रकारचे मग ते करत अशिला ते. चपाती बी कडक आणि ते पोळी बी कडक एक सारखी दिसत असल ती सगळी.
आणि मुलांना आवडते पण खायला म्हणजे आवडीन खातात. हो हो हो. आणि मुलं खातात पण आवडीन म्हणजे असं असं नाही की रात्रीची चपातीय मी नाही खाणार असं होत नाही, मग मग ती वेगळं दिसले की, मुलं खातात मग.
मग तर कडक छान लागत असेल त्याच्यामध्ये.
होय होय होय, छान लागते. तुम्ही करून बघा ना एक दिवस घरी. नाहीतर एखादया वेळी आपली घरी शिल्लक राहिलेली असते. त्यावेळी आपलं मग जरा एक प्रकार म्हणजे वेगळा प्रकार मेनू म्हणून आपलं करून बघ.
बरोबरे म्हणजे आता तुम्ही आम्हाला ते जवळजवळ नाही म्हटले तर एक, तीन सांगितले आम्हाला
हो हो हो.
अजून किती प्रकारे करता येतय तेे?
आपल्याला म्हणजे, तुम्ही त्याच म्हणजे तुम्ही हे सुद्धा म्हणजे असं अ त्याचे असं हे रोल तयार करायचं म्हणजे? पूर्ण आता गोल चपाती असेल ना तर ती मधून अशी अ पट्ट्या तयार करायच्या.
बरं.
आणि आपली जर बटाट्याची भाजी असेल. तर ती त्याच्यावरती हे करायची. एक, एक पट्टीवररती असं पसरवायची आणि त्याची गोल राऊंड तयार करायचा. आणि तोही तसच तुम्ही शेवटी जिथ राउंड ऐक जोडला जातोय तिथं तुम्ही ह्याचा पीठ लावायचं एक तर मैदा लावू शकता. मैदा लावू शकता मैदेच
नवे आता तुम्ही जे रेसिपी सांगताय का नाही त ते कुठल्या कशा पद्धतीने करायची म्हटलं तुम्ही आता ते,
च चपातीचीच आहे. फक्त गोल चपाती असते हा. गोल चपाती असते. त्याचे कशे पट्ट्या तयार करायच्या. कट करून हा काप तयार करायच्या आणि समजा आणि बटाट्याची भाजी असेल. तर ती त्याच्यावरती अशी पसरवायची त्या कापांनवर आणि तुम्ही ही ते राऊंड तयार गोल, गोल अस राऊंड तयार करायचा. म्हणजे असं पूर्ण अस. आळूची वडी कशी आपण करतो तशा प्रकारे ते राऊंड तयार करायच.
म्हणजे तीच्या मध्ये ते भाजी घालायची आणि रोल तयार करायचा आणि ते. प्रेस करून जरा त्याची काप. करायचे, एक साधारणतः दोन दोन इंचाचे
हो हो हो...
बरं मग ते तळले तर चालतात का.
होतेच की तेच मी सांगते तुम्ही तेलातमध्ये ते फ्राय करायचे.
बर बर फ्राय किती वेळ फ्राय करायचा त्याचा
आपलं ह्याच्यात तेलात सोडलं की नाही ते लगेच हे होतं मग लगेच काढायच आपण बती. म्हणजे पूर्ण असं कर करपून द्यायची नाही
म्ह साधारणतः एक मिनिट ते एक मिनिट लागत असल ते एक मिनिट तळायचे ना ते.
हो हो नाही असं सोडलं की ते हेच होतं लगेच.
बरं बरं ब म्हणजे इमिजिएट काढाय ऐक दहा पंधरा सेकंदात ते काढायचं
हा हा हा...
र बर बरं बरं म्हणजे त्या त्या ह्याच्यागत लागत असतील त्या साधारणतः ते वेगवेगळ्या आपल्या बेकरीमध्ये मिळत त्यात पदार्थासारखं ते लागत असल.
हा लहान मुलांना आपलं खायला आपलं वेगळं आणि. खातात पण आपल्या टॅमॅटो सॉस पण. हा टोमॅटो सॉस बरोबर ह्याच्याबरोबर खाऊ शकतात मुलं.
बरं बरं बरं बरंरं.... म्हणजे लवकर एकदम ज्याला पाहिजे इमिजिएट खायसाठी. कि ते तयार लगेच बनवून मिळू शकते.
हो हो हो...
बर बर बर बर छान करताय छान ते तुम्ही रेसिपी तीन चार सांगितलंया जातेय ह्याच्यातल्या ह्या ज्या तीन चार रेसिपी आहेत ह्याच्यामधली तुम्ही पहिल्यांदा सांगितले तिजे ह्याचे अ ब रोलची सांगितली न तर ते तुम्ही अ हे सांगितलं काय मलिदात सांगितलं परत नंतर ते अंड्याची अंडा फ्राईज सांगितली आणि नंतर ही शेवटची
हो हो हो
तुमची रोलची बटाट्याची भाजी वगैरे घालून असं चांगल्या प्रकारचे टेस्टी वगैरे लागत असेल ते भाजी
छान लागत तुम्ही करून बघा एकदाम तुम्ही केलं की परत. म्हणणार की हा आपलं मात्र करण्यापेक्षा आपलं खल्लेलं चांगलं
बर बर बर बर आता ह्या ह्या चारी प्रकार आहेत ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ह्यातल्या दोन तीन प्रकार तर आम्हाला माहिती आहेत. बाकीच्या ज्या प्रकार आहेत. ते आता आज तुम्ही सांगितलं आम्हाला त्यामुळे हे जरा थोडस क्रंस आणि टेस्टी बी लागत असेल ते चालेल चालेल चालेल चालेल आम्ही बघतो. बघ तो बनवून घरामध्ये त्याच चांगल्या प्रकारचं ते अ म्हणजे अन्नाच बस चाव राहिलेलं याच इमिजिएट आपल्याला खाता येते आणि ते देत. तयार नवीन रिसायकल करून परत आणि ते चांगलं तयार बनवता येते. चालते चालते चालते त्यामुळे आम्ही करतो आता. ज्यावेळी आम्हाला काल तुम्ही याल त्या वेळी आमच्याकडे असेल ते आम्ही तुम्हाला करून देऊ
हो हो हो नक्की नक्की चालते चालते ठेऊ का?